हा बोला
हां बोल
अ मी बटर चिकनच रेसिपी सांगू का तुम्हाला?
हो सांगा की ताई
अ चिकन आपण पहिला फ्रेश चिकन घ्यायचा तर स्वच्छ धुऊन घ्यायचं त्यात दही आल, लसुन पेस्ट, लिंबू अ आपला बुका असतोय ना काश्मीरी मिरचीचा तो चिकन मसाला आ प्लस हे सगळं घालून की नहीं असं मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेशन ला ठेवायचं
बरं
हा आपण ते मॅरिनेट होजपर्यंत मसाला करून घेऊ दोन टोमॅटो घ्यायचे दोन टोमॅटो, दोन कांदा घ्यायचे कट करून घ्यायचे कांदा भाजून घ्यायचा आणि टोमॅटो पण त्यात भाजून घ्यायच मग आपण आले लसून प आले लसुन आणि कोथिंबीर घ्यायचं आणि हे कांदा आणि टोमॅटो भाजलेलं जे पेस्ट हे भाजलेलं जे असते ना ते मिक्सरला बारीक करून घ्यायच आणि त्यात आलं हा सगळं एकत्र बारीक करून घ्यायचं त्यात आलं लसूण टाकला तरी चालेल आलं लसूण, कोथिंबीर एकत्र त्यातच घातला तरी चालेल
चालत आपण खोबरं घेतो ते खोबरं नाही घ्यायचं का याच्यामध्ये?
नाही घ्यायचं खोबर यात
बरं, बरं हां
यात खोबरं घातलं ना मग ते मालवणी चिकन होतय
हा, हा, हा, हा
मग ते खोबरं घ्यायचं नाही मग हे आप हे मसाला करून साईडला ठेवायच आता जे चिकन आप आपण मॅरिनेशन ला एक अर्धा तास अर्धा पाउन तास ठेवायचा मग ते काढून घ्यायचं आणि पॅन मध्ये कि नाही बटर, बटर टाकायच
हा, हा
बटर टाकायचं त्यात चिकन हे असते ना क असंच मॅरिनेशन ला केलेलं आपण सिक्स्टीफाय ला कस तळून घेतो पण ह्याला तळून घ्यायचं नाही फक्त त्या ह्याला खालवर फ्राय करून घ्यायच. सॉफ्ट होपर्यंत. फ्राय करून घ्यायच.
हा.
वर खाली. करून घ्यायच. हा चला. जास्त नाही आणि हे काढून साईड ला ठेवायच. आता काय करायचं आपण ते जे बटर बटर मध्ये आपण भाजलेलं असतो की नाही. त्याच पॅनमध्येध्ये.
ह
अ आणि थोडा बटर टाकायचा. जरास तेल टाकायच. आणि हे जे मसाला आपण ग्रेवी करून ठेवलेलं असत ना. ते त्यात घालून भाजून घ्यायचा. आणि वरून आम्हाला थोडं चटणी लागणार असलं तर, चटणी टाकायचं. आणि मीठ टाकायचं. आणि चिकन मसाला टाकायचा. आणि सगळं तेल सुटेपर्यंत, एकदम असं पूर्ण ऑइली ऑइली सुटूपर्यंत भाजून घ्यायच. आणि जरी भाज भाजायला जरी वेळ नसला, तरी गॅस बारीक करून आपण अ त्याच्यावर झाकण घ घाठलं ना कि ते तेल आपोआप सुटतंय. हॅलो.
अच्छा, हा ह हा हा बरोबर हो.
र्य आपोआप सुटतय मग ते सुटे पर्यंत थांबायचं. तेल सुटल्यानंतर हे आपण फ्राय केलेलं चिकन असते ना. ते त्यात टाकायचं.
ह ह. अच्छा, म्हणजे ह्याच्यात पाणी वगैरे कसं नाही. नुसत मसाल्याचं
हो पाणी वगैरे काही घालायला लागत नाही. हॅलो.
अच्छा हा ह.
पाणी वगैरे काही घालायला लागत नाही. फक्त तुम्ही त्या मसाल्यात. आपण शालो फ्राय केलेलं चिकन असते ना. ते टाकायचं. आणि अ ते सगळं खालीवर खालीवर करायचं आणि नकळत आपण आमटी जे केलेलं असते बघा. चिकनची आमटी करतो आपण. त्या आमटीतलं थोडं आम टी त्यात घातलं ना. की एकदम बेस्ट टेस्ट येते.
अच्छा म्हणजे थोडासा रस्सा घालायचा त्याच्यामध्ये.
रसा घालायचा. हा आता तुम्ही अ साध सुक जरी करत असलं ना, तरी आपण ग्रेवीमध्ये पाणी टाकून शिजवून घेण्यापेक्षा की नाही चिकनचं सूप असतं ना,
तुन मगच. ह ह ह शिजवून घेऊन तसं टाक, म्हणजे आम्ही घरी केलं ना, म्हणजे मी नाही खात. पण आमचे जी करते ना मी जेव्हा?
तर तेव्हा ते पाणी, शिजवलेलं असतं. त्याच्याच मसाल्यामध्ये टाकते. जे शिजवून घेत
हा हा हा ते ते नॉर्मल आपला चिकन तसच करतो आम्ही. आम्ही पण घरी तसच करतो नॉर्मली चि कण तसच करतोय. पण काहीतरी स्पेशल कधी तर करायचं झालं तर असं करू शकतो.
काहीतरी
हम् आणि तस जर तुम्हाला आम टी पण पाहिजेल असेल तर एक किलो चिकन मध्ये आपण कसं करायचं अर्ध मॅरिनेशन ला टाकायच. अर्ध शिजवून त्याचा रस्सा करायचा आणि आपण पूर्ण हे जे बटर चिक णच पूर्ण असं झालेलं असतय ना. ग्रेव मध्ये घातलं जरा पिसेच टाकून सोडायच अस जरी केलं तरी छान टेस्ट येतय.
हो तेच ना.
हम्म
फक्त ह्याला बोनलेस चिकन घ्यावं लागत असेल ना बटर चिकनला कारण जनरली म्हणजे हा तस असतं ना हॉटेलमध्ये हा म्हणजे तस तु करू शकत. तो आपण दोन्ही त्यातलंच जे हाडाचं आहे त्याचा रस्सा करू शकतो आणि ह्याच बट बटर चिकन मुलांना आणि बटर चिकन खूप आवडतं ना. कारण मी कधी केलेलं नाहीये घरी कधी जे काही आहे ते बाहेरच मुलांनी जर वेळ हॉटेलमध्येच खाल्लेल आहे. आता तुम्ही सांगितलं तर एकदा घरी करून बघते.
हम्म करून बघा छान होतय.
ह तेच की चालेल की
आणि कस मुलांना चिकन खूप आवडतं.
कुठली आता मला एक पनीर लबाबदार म्हणून एक आहे म्हणजे मी व्हेजिटेरियन असल्यामुळ मी
हॅलो
हो मटणपेक्षा चिकन जास्त खातात मुलं लहान
होय होय तुम्ही काय पनीर लबाबदार काय सांगत होता.
हो ते पण म्हणजे मुलांना आवडतं ना जनरली पनीरच्या भाज्या आवडतात. नेहमीची आता मस्त मसाले मिळतात हा आयते मसाले मिळतात. त्याच्यापेक्षा मग आपण घरात पण करू शकतो ना आपलं नेहमी अडीचशे ग्राम पनीर जरी घेतलं.
हम्म हम्म
ते घ्यायचं आणि परत त्यालाच लागतात ते म्हणजे टोमॅटो लागतो आँन कांदा आणि आपले काजू एक बारा पंधरा पाच काजू तरी पाहिजे तेवढ्या आलं लसूण पेस्ट आणि बाकीचे आपले खडा मसाला जो असतो तो अ एक ह्याचं बेलिफ म्हणजे आपलं तमालपत्र परत अ हिरवं हे काय म्हणतात त्याला इलायची असते ती अ परत आपले. ब सगळा खडा मसाला म्हणजे दालचिनी लवंग एवढं आणि ते जे पहिल्यांदा करण्याच्या ह्या जमध्ये मसाला जर करायचा असेल तर त्याच्यामध्ये ते हे घ्यायचं आपण बटर बटर लागतं ह्याला आपलं ते बटर टाकायचं किंवा ऑइल जरी बटर. नसेल तरी त्याच्या मध्ये आपला खडा मसाला जो आहे.
हां हा
तमालपत्र परत वेलची अ दालचिनी आणि लवंग हे सगळं जे आहे ते थोडसं परतून घ्यायचं. जास्त- - त नाही. थोडस परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. आलं लसुण टाकायचं आणि ते- कांदा ट्रान्सलूसंट होईपर्यंत, म्हणजे थोडासा बघा असा पारदर्शक होतो. तसा कांदा खूप हे करायचा नाही. अगदी- हे करायचं नाही. तसं करून घ्यायच आणि त्याच्यामध्ये मग टोमॅटो आणि अ- काजू बारा पंधरा काजू असतील ते पण टाकायचे त्याच्यात.
हम्म हम्.
आणि हे मीडियम हीट वरती अ- टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आणि असे मऊ होतात बघा. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे ते जास्त छान शिजले जातात. तसे करायचे ते. मग एक आठ दहा मिनिटात ते शिजून छान होतं ते. आणि नंतर मग जरा गार- केलं थोडस. गार करून घ्यायचं आणि नंतर ते मिक्सर मधून काढून घ्यायचं. थोडस पेस्ट जर नसेल होत, तर थोडस पाणी टाकलं तरी चालेल. थोडस पाणी टाक- - कायच. नंतर परत म्हणजे राहिलेलं जे बटर आणि किंवा तेल असेल ते टाकायचं त्याच्यात- कढईमध्ये टाकायचं बारीक गॅसवरती. त्याच्यामध्ये मग आपलं जिरं थोडं टाकायचं. आणि जिरे तडतडलं की त्याच्यामध्ये लो फ्लेम करायची परत आणि- अ आपण जे पावडर सगळे जे असत काश्मीरी रेडमी आपली- लाल तिखट असत ना फक्त तिखा लाल म्हणतो. ते परत धणे पावडर हे टाकायचं. आणि ते थोडस फास्- मधे हे करायच. परतायच जास्त वेळ केल तर ते जळून जात. त्यामुळे थोडसच करायचं.
हम.
मग ह्याच्यामध्ये जे आपण जी प्युरी केलेली आहे. टोमॅटो वगैरे हे सगळी जे- अ काजू वगैरे पेस्ट जी केलेली आहे. ती टाकायची आणि ती एक पाच सात मिनटं- ती परतून घ्यायची ग्रेव्ही. ती परतून घेतली किंवा त्याच्यामध्ये- अ मीठ आणि ह्याच्यात एक टाकायचं म्हणजे शुगर टाकायची असते. साखर साखरनी ह्याची चव- वेगळी होते. साखर टाकायच आणि मग आपण- पाणी वगैरे टाकून थोडस ऍडजस्ट करू शकतो ग्रेव्ही. आणि मग ह्याच्यात फायनली नंतर मग त्याच्यात पनीर. जर पनीर- तुम्हाला वाटलं तर थोडंसं तळून घ्यायचं. नाही तर मग जास्त नाही. कारण जास्त जर तळलं तर ते कडक होतं. अगदी त्याच्या फक्त कडा सोनेरी होईपर्यंतच तळायचं जास्त नाही. जशा ब्राउनिश झाल्या की लगेच काढायचं. मग ते त्याच्यात टाकायचं. आणि एक तीन चार मिनटं लो हीट वरती ठेवून द्यायचं तसच. मग त्याच्यामध्ये थोडीशी, त्याच्यानंतर आपली कसुरी मेथी मिळते ती बारीक करून- त्याच्यावरती टाकायची आणि थोडासा गरम मसाला टाकायचा वरून. आणि मग- तसच थोडा वेळ ठेवल आणि त्याच्यावरती आपली- अ- फ्रेश मलई असती ना? दुधावरची साय असते ती सुद्धा एकदम फे- -टून टाकली ना? तरी खूप छान लागते. ते टाकायचं. आणि अगदीच जर मुलांना जर आवडत असेल तर, थोडस जेव्हा- गरम गरम प्लेटमध्ये काढलं की, त्याच्यावर चीज थोडस हे करायचं. तिथे मेल्ट होत गरम ह्याच्यामध्ये. मग तसं मुलांना दिलं तरी- खूप छान लागत मग. दिसत छान त्याच्यावरती. आणि इतकी सुंदर डिश लागते ना ही.
हां हां
खूप छान लागते आणि मी मध्ये एकदा करून बघितली होती इतकी मुलांना आवडली होती. आणि जर रोटी वगैरे असेल तर रोटी करायची आपलं काही मैदा घेऊन अं भिजवून ठेवून त्याच्यात तशा जरी असल्या तरी ते रोटी सारखं होतं छान..
रोटी करते कि मी घरी
हा तशीच त्याच्याबरोबर तर छानच लागत मग ते. असं पण पनीरची हा कारण आपली जी जे मसाले मिळतात ना हा पनीरचे जे मसाले मिळतात त्याच्यापेक्षा ही डिश वेगळी होती चव वेगळे लागते जरा नेहमीच्या ह्याच्यासारखे लागत नाही. तसं ही मुलांना फार आवडेल मग बघा हम्म
मी पण काजूकरी वगैरे करते घरी.
हो हो तेच ना सारखं बाहेरच हॉटेलच हे करण्यापेक्षा घरी केलेले केव्हाही चांगलं हो की नाही.
नाही आम्ही आम्ही आमच्या घरात आम्ही हॉटेलला जायचच नाही. सगळ्या डिशेस आम्ही खरीद करते मी चिकनच्या सगळ्या डिशेस घरी करत ते पनीरची सगळी डिशेस घरी करते बाहेर जाय नाही मी तसं ते तर देऊन खाऊन येतला पैसे तर मी घरी खूप दोन तीन वेळा खाऊ शकतो दोन तीन वेळा तेवढ्या पैशात होऊ शकत त्याच्यामुळ आम्ही बाहेर जायचच नाही‌
हम्म हम् हम्म
आता बाहेरच आम्ही आहे घरात सात जण सात जण बाहेर जायचं म्हणलं तर प्रत्येकाला दोनशे आता चौदाशे रुपये जातात.
हो हो तेच कि
हा मग ते आम्ही घरीच केले ना की किती अडीचशे रुप किलो चिकन आहे. दोन किलो जरी आलं तरी चालतय. सगळं सा बाजार भरताना तर सगळं साहित्य आम्ही आणतोच. मग कशाला.
चालेल बोलू मग परत ओके हां
हां
चालेल ठेवू का म्हटलं मग बोलूया परत मग हम्म